हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हां येतोय का ताई आवाज?
हॅलो आला आवाज?
हो आला. हां तेंव्हा येत नव्हतं काय. काय नाही चाललंय आपलं रोजचीच गडबड.
ती तर राहणारच आहे गडबड तर चालूच राहते आपले. दिवस एवढा मोठा दिवस आहे तरी तो कमी पडतो काम करायला.
दोन तीन तास अजून वाढवून पाहिजे होते.
हो ना स्वतःला म्हणजे असं वेळ द्यायला वेळ आपण बोलतो म्हणजे आपण आपलंच जे काय असत ते वेगळ्या बाजूलाच
हो आपण म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायला म्हणजे आवडचा आपल्याला हो मग हो मला तर आवडतं मला
अरे वा हा छान आहे ना तेच ना दुपारचा वेळस होतंय थोड्या तरी एक दोन तास आपल्या
होत स्वतःसाठी नाही मग म्हणून मी दुपचे मला ना ॲक्च्युली माझा छंद म्हणजे मला गाणी पण ऐकायला आवड तर हम्म बुक्स वाचायला आवड त आणि फिरायला पण आवडतं प्रवास. हॅलो. हॅलो. हे घे टाप. प्रवास म्हणजे आवडतं असं पर्यटन म्हणायला हा किंवा इथल्या इथही फिरायला आवडतात जुनी जु हो जुनी जुनी मरा दोघ दोघं आवड.
छान हाय ना आ आणि आधीची गाणी खरंच खूप सुंदर पूर्वीचे जे आहे.
हं. आतां ऐैकण्यालाऐैक नसत तातच काही एक दोन रेअर आ
हं हो राहत्यात काय की हो थोडसं ऐकलं म्हणजे नंतर गं आणि पूर्वीची म्हणजे कशी भाव असायचं त्याच्यामध्ये शब्द भा हा ओ सगळे हां असं वाटतं की ते आपल्याशीच निगडित अशे वं ऐकायला ओ छान वाटायचे. अजून म्हणजे अजून पर्यंत तरी जर ज म्हणजे पंधरा वीस वर्ष तीस वर्ष झाले असतील तरी ते नवीनच वाटतं सारखी ऐखत रां आं आं ऐैक त्यांच असं वाट
हो आणि आता तर नवीन मूवीन मध्ये बघा आता तेचं फक्त अं म्युझिक बदलतात
हो ढांगड ढिंगा असतो तेच सुरुवातीलाच म्हणजे एक दोन अं एक दोन कडवं ऐक त्यालाच बरं वाटतात ते पूर्ण गाणं नाई आपण ऐकू शक
मूवी मग मूवी बघायला पण मग गाणी च्या आवडतो तस काम करता कर
हो चालूच असते माझं पण तसच असतं जेवण बनव बनवताना किंवा बस
हो मला आपलं काम पण चालू आणि छान वाटत ते आणि आवडतं पण त्याच्यामुळे ना आणि आपण आवड. नाही मुलात नाही आवडत आता मी एकदा हे ना, हम्म. एक एक झोका एक झोका ते. गा चौक राजाच ना एक अस. त होत माझ्या नातला एवढं आवडलं. ते गाण ती लिटरली. झोपली का म्हणजे झो तिला झोपायला टाकलं का आई हे लावून दे सारखं रिपीट करून तिला झोप लागेपर्यंत ज आप आणि ती लहान होती ना, तिला ओ बसंती पवन पागल ते गाणं म्हणायचे ना, मी खूप आवडायचं. तिला एकदम छान वाटायचं. तिला हो म्हणजे आपण हे केलं ना, हा म्हणजे मुलां नाही आज. पुढची पिढी अस तच
म्हणजे आपण ऐकवल्याशिवाय त्यांना काय करणार ना त्या त्या गोष्टी ते नवीनच जनरेशन मध्ये नवीनच ऐकणार ते माझ्या मुलालाही जुनी गाणी म्हणजे अशी ते देवानंद साहेबांची राज कपूरच्या वेळेची तो लाव दिलीप कुमार वगैरे आवडतात त्याला म्हणजे मी ऐकते साहजिक त्याच्या कानावर पडले की ते ह ते पण ऐकतात कारण त्यांना ते काहीच ना आता तेच त्यालाच तुम्ही म्हणजे नवीन टच देऊन नवीन म्युझिक घालून तेच गाणे पुन्हा रिपीट येतात बघा कारण आता काय त्यांना शब्द
शब्द सुचच नाही काय लिहिणार माझ्या पण मुलीला ना खूप आवडतें जु ग मु थोडर मुलांच म्हणतो मित्रां ते फरक पडतो मुलां मुलीला खूप आवडत जुने ग आता तो पण आहे
हा हा भक्ती संगीत आहे मराठी गाणी तर इतकी अप्रतिम आहे इतकी सुंदर सुंदर आहे ते ते गायक म्हणजे आता गायक इतके सुर सोमन कल्याणपूरकरचे त्या े आशा भोसलेतााईचे ते किती सुंदरभाव होतात. त्यांच बोलायमध्ये अगदी अ हे प्रकट व्हायचे ते भाव सगळे
वगैरे स्पॉटिफाई झालं हे झालं त्याच्यामुळे लगेच ते मेंदीच्या पानावरचे अल्बम कि सुंदर आहे ते निसर्ग राजा झाले व आता म्हणजे सगळया प्रकारचे गाणे पण आईकायेला भे तर आपली आवडह आणि आता सगळ अवे्लेबल पूर्वीसारखं नाही की कॅसेट घ्या प्लेअर घ्या आता आपल्या बोटात येत
त्या कॅसेट तर आत्ता म्हणजे अशाच पडलेलं आहे काय करायचं म्हणजे ईकडे पण खूप साऱ्या मी जमा केलेल्या म्हणज ी हिंदी गाण्याचं खूप वेळ होतो मला पण ऐकायचं
कमी तर म्हणजे ते आमच्या वेळेस तर कॅसेट प्लेरच होतय त्यावेेळेस रेकॉर्ड
ते पण वेळ बदलत गेला ना प्रत्येक वेळेस काय काय काय काय येत गेलं ह
पिढीले तरी असं झालं ना ते सगळं बघितलंय म्हणजे कॅसेट प्लेअर त्याटी ना फिरवल्या
रीलील निघून जायची त्याला मोठ्या आणि फिरवञ मध्ये मध्ये ती कसट अडकली का तिथ आणि पूर्वी कशी आपल्या आवडीचे आपण गाणे ग गाणे पण भरून आणायचो ते बघत ते मले जे पाहिजे ते भरून आणायचण आपण मस्त आता तर तेम्हणजे ह टी व् व पण वरे गझल छान होत्या म मराठी गझल वगैरे खूप छान छान होतं तेव आहे आता पण ते आप
अ ते पण पण ते एवढं ना हा पण मग त्यापेक्षा असं आहे ना अवेलेबल पालाये आहे झटपट आता वायफाय मुळे नेट आवलेब बोलत होता म्हणून मग पाहिजे तेव्हा
अ.. हो ना आपण कधी ह किती व म्हणजे जुन गाणं सुद्धा भेट
हो सगळं किती जुन्यात जुनही किती सगळं मला तर फार आवडत तरून खूप खूप गाणी ऐकते अजून ही.. ही ही ही आणि त्याच्यामुळे मुलाने हा पुस्तक मी ना जवळजवळ म्हणजे सगळे रणजित देसाई ह. जयवंत दळवींचे हा खूप वा. असले म्हणजे
अ.. म्हणजे रहस्यमय आवडतात की अशा प्रेमकथा आवडतात
सगळं सगळं आवडतं मला ह.. म्हणजे वाचायला आवडतं म्हणजे काही काहीच ना शैली एवढीच सुंदरे. स स
हो ना हो अगदी रमून जातो आपण म्हणजे असं वाटतं की आपल्या अवत.. अवतीभवतीच घडतय या सगळ्या गोष्टी असं होऊन जात
अ. तेच होत
ते झुपर्जा वगैरे नंतर खूप सुंदर सुंदर आहे हो ना आताच्या मुलांना ना वाचायची आवडच नाही राहिलीय ताई हे मोबाईल मध्ये ते फक्त बघतात रील्स फक्त रील्स रील्स रील्स आणि याच्यामध्ये त.. म्हणजे वाचायला ह कोणी घेतच
मी मी डब जे डब केलेले असते तात ना व आपले दु. सये.. भाह् मधलं पण आवडतात तह मला मी ते पण खूप वाचलेलं आहे मी ते कुसुमाग्रज ला.. लावलेलं होतं तीकडची लायब्ररी मला हे पडायची ला म कुस. च मज वेळ थोडं जवळ म मी ते हो मधील.. ते म्हणजे मला खूप तिकडे गावाकडे होती ना तर अ. म.. आमची म्हणजे गावाची लायब्ररी एवढी जुनी होती ना
आत आता तर ते मासिक पण नाही भेटत ताई मासिक बघा पूर्वी किती तिथे मासिक श्री वगैरे नंतर बरेचसे सरिता असं ते हो
सगळं
हो आणि भेटायची पण स्टॉल वर पण आता तर दिसतच नाही काय मासिक वगैरे वगैरे असं कधी कि फक्त मला कधीतरी म्हणजे रेल्वे स्टेशनला वगैरे दिस तात ते थोडे
नाही मग तुम्हाला जर समजा पाहिजे असतील ना लायब्ररीत आहे ना त्यांना फक्त वेगळी थोडी फी भरावी लागते ते मग मग दिवाळी ते देतात आणू आपल्याला सगळे दिवाळी अंक मितच ण वाचाय म कुसुमाग्रथा पूर्ण दिवाळी
दिवाळी अंक नंतर उन्हाळ्यामध्ये पण भरपूर भेटायचे अगदी मला तर अ अशी आवडते कटिंग करून ठेवायची मी
हहह मी तर ते गावावर खूप जण मी मग इथं कुसुमग्रहीला कसं होतं होत तुम्हाला दोन बुक एक द्यायचे आणि एक मॅगझिन द्यायचे म्हणून मला ते पण आवड हा हो म्हणजे मग ते वाच वाचनाचं पण आता काय झालं आता नेमकं ते ना नाथपंथातात
हो त्यांच्या हो आणि आणि वेळ मिळाला की हातात मोबाईल आला की मग ते पुस्तक तर बाजूलाच राहिल ते मोबाईल मध्येच आपण युट्यूबमध्ये आणि रिल्समध्ये फेसबुकमध्ये त्याच्यातच इतक अडकून गेलोय ना कि आपण म्हणजे दुसरं काही घेतच नाही
हा मी तरी ना झोपताना काय करते कुठली एखाद असं सर्च करून ठेवते तर आता मागे तर दीपक रे युट्यूबवरर दीपक रेग एक कथाकथन चॅनल म्हणून आहे ते छान छान कादम बर हे करता ऑडिओ. म कानात हेड फोन टाकते आता वाचायला तर अ वाच न शक्य नाही कानात हेड फोन टाक ऐकत ऐकत झोपून जाते. किंवा स्पोर्टीफाय वर पॉडकास्ट हा त्याच्यात पण आहेत बर का. मी अजूनही ते सोडलंच नाहीेये पण हे मग म्हणजे मला ओरटात कानात हेड फोन टाकू नकोस म्हटल मला तशी झोप पण नाहीेयेत मी आधी वाचायची वाचलेलं चालेल का म्हटलं तू मला लाईट लावून पण त्या पेक्षा ही चांगलं आहे. मी मी प्रयत्न करतेच पण मी म्हटलं मी नाही सोडणार माझं म्हणजे आपण बाकी जबाबदाऱ्या करतोच की,
हो हो तेच ना थोडं म्हणजे एक रात्री म्हणा किंवा दुपारी म्हणा थोडं एक तास जरी अर्धा एक तास जरी आपल्याला ते वा
नाही आम्ही आता काय केलं अ इकले तर नेमके दहा मिनिट होत पण आले. एकदम वेळ पण तखे गेलात आहे हो चालेल पुन्हा करूया आपण तुमचं नाव हा चालेल मी पुन्हा एकदा का बोलू आप आपण परत वाटल्याचं छान वाटलं मला पण तुमच्यावर ओके ओके चालेल चालेल.